त्यानी बोल..
तुम्ही बोला ना.... कुठं गेली होतीस? हा बोल... हा बोलत नाही येत ते ते बोल
हं काय करायलीस?
नाही म्हणा मोबाईल घेऊन बसले..
हं बसू दे घे नंतर बोलते...
बंद कर...
हा हा बोल बोल करते घे... काय करालयास...
काय करायचं खायचं... झोपायचं... करायचं खायचं झोपायचं..
मग आणि काय करतेस...
आता दुसरं काय करायचं...
जेवलीस..
जेवलो तुम्ही..
हम्म जेवलो आत्ताच..
मग उद्या काय हिला जाणार
काय कराय..
पालटला..
हो ते ऍडमिशन करायला जायचें हाय नव...
म् डब्बा घेऊन जाणार काय?
बघया काय काय आज फोन घेऊन आला..
हा...
मग ते फॉर्म त्यान भरले उद्या फक्त जाऊन ते पैसे भरायचे आहेतत...
ह...
मग आ ते त्यांनी उघडाय तर पाहिजेत की अकराला उघडते वाढतं... ती खिडकी मग बघूया कसं काय काय..
मग ते पैसे कस द्यायचं...
पैसे ते ऑनलाइन द्यायचे आहेत
कॅश चालत नाही...
नाही नाही कॅश घेत नाही त्यांनी... डायरेक्ट कॉलेजच्या अकाऊंटवर जमा होतात ते...
हा हम...
कॅश काय घेत नाहीत...
हो... अनेक...
किती आहे काय काय म्हणत्यात...
विचारला नाहीसा
काय नाही तर तिथं काय नव्हती त त्यांनी आम्ही विचारायला
हा
मागच्या वेळेस होत्या मॅडम करती मिटिंग मध्ये होती बाई
हन
ती का भेटली नाही
हा
मग ते एक विषय तेवढं होत ते तेवढं सांगितलीत आणि त्याला फक्त दहाच सीटा होत्या मग आम्ही का आज ॲडमिशन करणार नव्हतो फॉर्म घेऊन लगेच येणार होतं
हा
आणि मग ते मॅडम म्हणाली तो सब्जेक्ट आम्ही फक्त वीसच जागा आहे का आणि तुम्ही करणार तर करा जवळ लवकर म्हणून
आ
त्या सब्जेक्टचं काही पेपर ते नाही आहे फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिकलच आहे त्याचं
हा
ते जरा सोप पडते ना वा
हह हा
मग गडबडी केला ऍडमिशनकरून नाव रजिस्टर करून आलोय
हा
उद्या जाऊन पैसे भरायचे आता
हम् ह ह
तर बघू मागच्या वेळेस बत्तीसशे काहीतरी होतीय
हम
मगता ह्या वेळेसून किती ठेवलत काय माहिती
हा
बघेत टाकय का
मग आता कसं करणार पैसे त्याच्यातलं नाहीतने
काय समज ना मी पण ते पैसे होते म्हणून काय बोलायला नव्हतो आणि ते आता परवा पाठवाय सांगितलेत न मला
मग थोडं सांगायचं ना तुला पाहिजे हो तर ठेवून घ्यायच होतीस पंचवीस ह इकडून
आता मग कुणाला तरी काकास नाही नाही ते रोहितदादाला सांगायला पाहिजे पटवायलाम
हा
सकाळ सकाळी जाऊन बँकेत तर कसं भरणार सकाळी तेवढ्या बँक उघड्या नको तर
ह पहिला सांग आता फोन हे ना ना आणि मग हे कर
तर किती आहे ते पण माहत नाही ना म पैसे
इ्यायथ नंतर ब सांग गेला समजतो हे कर सांग म्हटल होता
हम्म सांगून ठेवतो बघया काय म्हणतात
हम्म चालते
पाऊस आहे काय
पाऊस ह आज जरा चालू झालाय
अ मोटा आहे, काय बारी हाय?
बारीक बारीक हाय.
तू जेवलीस.
जेवलो.
काय काय केलतीस?
करायचं भात, भाजी, भाकरी आमटी हेच का?
हम्म! ह आज काय, हाय मंगळवार? काय चालत नाही, आज?
काय चालत?
काय खोकला लागलाय?
हो.
त्या औषध आहे, का नाही आहे घरात. पिसील किनई.
हम्म! झोपताना. ते मोबाईल बंद करं नेट
करतो करतो थांब.
मग अभ्यास आहे, अभ्यास आहे म्हणालाय, आणि फोन घेऊन बसलाय- अभ्यास कशाचा करतोय, ह्यो. हं मोबाईल घेऊन बसलाय. अभ्यास कराय नाही.
ना आता मोबाईल घेत नाही म्हणाय लागलाय मला
मोबाईल घेऊ अभ्यास कराय टाईम नाही म्हणे, त्याला
होय, अभ्यास ठेव मोबाईल खऱ्यान सांगतोय. हम्म! बरं
काय सांगल मग?
बघं आता बघत बसल्या थंडी कुठली वाजाल्या जॅकेट घालून बसलाय, आणि.
वाजत असल त्याला, घालु दे घे कि.
कशाची वाजत्या?
थंडी वाजत असेल, त्याला कशाची म्हणजे
फॅन लावतोय, पाच वर आणि थंडी वाचते त्याला
असु दे
मन्या आहे काय गेलाय? हा बोल.
मला ते आणणारच ती रेसिपी सांग, कि जरा हॅलो!
कधी करणार तु? हा बोल.
ते अनारशीची रेसिपी
बोल की.
बोलाय लागलोय, नव्हं गं.
कधी करणार म्हणा लागले.
कधी म्हणजे? आता तु सांगितली तु सांगितल्यावर करणार.
हम्म! तांदूळ घा अर्धा किलो भिजत घाल
हा.
हॅलो! आणि चार दिवसान पाण्यात ना काढायचं बाहेर.
म्हणजे चार दिवस भिजवत ठेवायचं पाण्यात
हम्म रोज पाणी बदलून
पाणी त्यातलं रोज बदलुन दुसरं घालायचं
हम्म.
असं चार दिवस ठेवायचं
हम् चार दिवसान अ सुकत घालायचं, कपडावरती
तांदूळ ते पाण्यातन न काढून कापडा त्यावर वाळत घालायचं असं पुन्हा घालाय काय घरातच उन्हाल ऊन हा हा मग
मग सुकून झाल्यावर गुळ घ्या घ्यायचं प्र आहे एक पाव किलो
हा-
आणि तांदुळ मिक्सर ला लावायचा
मी त्यो
तांदूळच, हां सुकलेलं तांदूळ मिक्सर लावून. मग चाळून काडायचं पीठ.
ता.
आनी गोळं बारीक करून घालायच, त्याच्यात नंतर. तांदूळच पीठ काढून झाल्यानंतर मग गुळ घाल.
गुळ घालून म आणि परत
कतर कालवून
पैला पीठ करून घ्यायचं नंतर आनी नंतर घालायचं. नंतर घालायचं पीठ करून घेटल्यावर हम् मग ते आणि मळून ठेवायचं. तसंच गोळा आणि चार दिवस मग चार दिवस झाल्यानंतर मग करायचं. हम्म.
ते दोन्ही पीटं गुळ आणि पीठ घालूनच, चार दिवसांनी खाय करायचं.
आणि मळून ठेवायचा गोळा तसंच.
हां, मग चार दिवस झाल्यानंतर.
मग चार दिवसांन त्याचा अनारस करायचं.
हां हां.
अंस्. हम्म.
ते चार दिवस ठेवल्यावर पीठ आंबत नइ?
नाय, नाय, काय होत नाय.
हं तसंच राहत्तय?
चा हम्म चांगलं हाय. चांगलं हे राहतय. हम्म्म. कुटं गेल्यास आवाज यालाच?
कसला आवाज आलाय?
तसला आवाज लई बई वाडत्यात.
वाऱ्याच ते जा वारं सुटलय, जरा पाऊशयालाय.
वंय?
अम्म्.
हंहंहं.
भायेर आलेग ते आत रेंज येत नई म्हणून.
आं.
ते पावसाचा आवाज येत असल लई यालाय?
नई वाऱ्याचा यालागलाय.
हं हं आई?
आई काय जेवून झोपली की.
झोपली?
हम्म्.
ते काम भारीआय.
म.
आणि पप्पा?
पप्पा जेवाल्यात.
हां हां.
हम्म्.
तू जेवल तुम्ही जेवलासा?
हम्म जेवलो.
तो काय आता करायलाई?
त्याला कमी झालं व ग ते काय अंगाला उठलेलं?
आता न उठलेय जास्त.
का म दाखवायला नाहीस?
आणले औषध.
हो ह का मग आल कुठ तर घेऊन जाशील की नाही बाई? ते तर तुवचेच्या हिच्या्याकड घेऊन जा के डॉक्टरकड.
हम्म नेह्याच.
दाखवून आणजबा पहिला जाऊन त्याला.
हम्म बघयाता कवा दिवस उजेडतोई. पुन ह्याच कधी बघ तुम
घेऊन पहिला दाखवून जा सारखं सारखं केवढं ग ते
आता काय करायचं? हम्म म राजू?
आह
अजून काय?
अजून काय ने्हे?
म कॉलेज कवा चालू?
कॉलेज आता बघू की आत्ता ऍडमिशन झाले एक तारखेपासून होईल.
अ बंदे बस बर क्लास आणि आणि कॉलेज.
होय आठला जायचं पाच ला यायचं.
हम्म
काय म्हटलिस?
भारी ये हे म्हटलं.
व्हय भारीच हाय.